हा
हा
हा मॅडम हा यतत हम्
बोला मॅडम काय नाही बघा हे कॉलिंगचा टास्कच कमप्लीट करायला घेतलंय
हो आणि तुमच अशा वर्करच काम कसं चाललंय
काम पण व्यवस्थित चालू आहे हा आशा वर्करचं काम पण व्यवस्थित चालू आहे मॅडम
लोड वाढलाय ना त्याचा अशा वर्करचा लोड वाढलाय ना
होय होय आता जरा पावसाचे दिस वगैरे आहेत त्यामुळ ते जलजन्य आजार वगैरे होतात त्यामुळं अं म्हणजे ते सुद्धा भागात बघायला लागतय प्रत्येक वेळेला सर्व्हे कराय लागतोय आणि आता आभार कार्ड आणि गोल्डन कार्डच पण काम वाढवले सर्वे करून परत आणि आपण
त्यांच हे आहे ना ते आपलं रेशन कार्ड बारा कि ऑनलाईन अस ल तरच होतय ना गोल्डन कार्ड
हा होतय पण ज्यांचं रेशन कार्ड बारांकी ऑनलाईन नसेल त्यांना करायला सांगितले
आपल्या जवळच्या माई सेवेमध्ये जाऊन ते करून घ्या आणि मग आमच्याकडून कार्ड काढून घ्या असं कंपल्सरी केलंय म ज्याचे ऑनलाईन हा ऑल ओव्हर सगळा भाग क्लिअर करून घ्यायला सांगितलंय
घेताय थोडासा
दिवसाला अ गोल्डन कार्ड पंधरा आणि आभा कार्ड पंचवीस हे झालेच पाहिजेत हे डेली टार्गेट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त परत आणि हे पंचवीस पंचवीस घरांचा स
काम काही मोबदला तरी
अजून तरी काय मोबदला मिळालेला नाही.
हो हम्
मोब बदला त्या बाबतीत फक्त काम करत राहणे.
पण त्या गोल्डन कार्ड वर काय फाय
पाच लाख रुपयेपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला फ्री मध्ये मिळतोय ना. लिमिटेड हॉस्पिटल मध्ये
थांब जरा परत जायचं का लिमिटेड आहे म्हणली ना.
हा आंबिडकर साहेबांनी ती योजना चालू केली त्यावेळेला लिमिटेड हॉस्पिटल होते पण आता सगळ्याच प्रायव्हेट हॉस्पिट हॅस्पिटल मध्ये योजना चालू ये.
टोटली सगळ्याच प्रायव्हेट हॉस्पिटला चालू केल्यात?
हो होय फक्त उत्तर आधार आणि प्रभू हॉस्पिटल म्हणजे जे ब्रेन सर्जन आहेत ना त्यांच्याकडे नाहीये बाकी सगळ्या हॉस्पिटला चालू केले.
कसं काय हा नियम खर तर ब्रेन अ सर्जन ह्याला तर करायलाच पाहिजे कितीतरी स्ट्रोक् पेशंट असतात ना फक्त त्या हॉस्पिटलला नाही का दुसऱ्या हॉस्पिटलला
नाही नाही फक्त त्या हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला नाहीये.
आणि इतर पण ब्रेनचे हॉस्पिटल आहेत ना दुसरीकडे
आहेत पण ब्रेनचे सर्जन स्पेशालिस्ट आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात तेच आहेत ना मग जास्तीत जास्त सर्जरी त्या सरांकडेच केली जात्या.
ओके म त्यांनी स्वतःच घेतलेलं नाहीये का?
नाही त्यांनी स्वतःच घेतलेली नाहीये. त्यांनी स्वतःच घेतलेली नाहीेये त्यांच्या- त्यांच्याकडे जर आपल्याला सर्जरी करायची झाली तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून एक म्हणजे निधी मिळतोय. त्यामध्ये जर आपण पात्र असू आपले डॉक्युमेंटस क्लिअर असले तर आपल्याला तो निधी एक दीड लाखापर्यंत मंजूर होतोय. पण पाच लाखापर्यंत काय नाही होत.
पण आपले सगळे डाॅ- डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत.
त्यामध्ये पण भरपूर डॉक्युमेंट लागतात व आणखी आता हे तुमचं गोल्डन कार्डये त्याला पण ई केवायसी असेल तर बर नसेल तर पण प्रॉब्लेम येतय आता परवा माझ्याकडे पण एकदा हम एक पेशंटचा कॉल आलता म्हणजे नेट कॅपेत तो गेलता गोल्डन कार्ड साठी त्याच गोल्डन कार्ड काढलेलं आहे पण तिथे अअ ऑनलाईन त्यांचं गोल्डन कार्ड दाखवतय पण ज्या वेळेला ज्या हॉस्पिटलला नर्सेस गोल्डन कार्ड ला ऑनलाईन करत होत्या ना तुमचा तो विमा मिळतो तो पाच लाखाचा तर त्याज्यासाठी ते अअ एररच दाखवत होते ई केवायसी नाही म्हणनूच दाखवत होते हा प्रॉब्लेम येत होता.
ई केवायसी ची प्रोसेस आमच्याकडून होत्या पण ते प्रत्यक्षात अपलोड व्हायला सहा महिने जातात.
इतका वेळ लागतो.
हा सहा महिने म्हणजे रेशन कार्डात नाव लागायला सहा महिने. तिथून ते ऑनलाईन नाव लागायला सहा महिने आणि- ई के वाय सी व्हायला सहा महिने. असा दीड वर्षाचा तो पिरियड आहे मॅडम.
म्हणजे जास्तच दिवस जातात. आणि इमर्जन्सी एखाद्या पेशंटला लागले तर मग काय उपयोग आहे.
मग ते आपण ते काढलय म्हणूनच आता कसं आहे? अ. सरकार करून आपल्याला जर गोल्डन कार्ड आले तर आपण ते वाट- -प करतोय. आपल्या आपल्या भागामध्ये. पण जर नाही समजा आले. आभा कार्ड त हेल्थ- कार्ड आहे ना? म्हणजे- जस आपला आधार कार्ड बारांकी आहे. तस बारांकी- -कि नंबर आहे आधार कार्डवर. तस् हेल्थ कार्ड वर चवदा अंकी नंबर आहे आणि- तुम्ही जर क्यू आर कोड म्हणजे, आधार कार्ड वर पण क्यू आर कोड आहे आणि आभा- कार्ड वर पण क्यू आर कोड आहे. तो जर स्कॅन केला तर तुमच्या हेल्थ विषयीची सग - -ळी माहिती त्या, म्हणजे तुमच्याकडे भले रिपोर्ट नसू देत- सगळी माहिती ऑल ओव्हर त्या स्कॅनर वर तुम्हाला दिसत्या.
म्हणजे ऑनलाईनच होते ती.
हा. ऑनलाईनच होतय सगळं. आम्ही काढताना सुद्धा आता सगळं- म्हणजे एच बी वगैरे विचारून. आत्ताच नवीन अपडेट झालेलं आभा कार्डच. अ हे ऍप असुदे किंवा लिंक असुदे. आणि आत्ता तरी - म्हणजे पंचवीसच टार्गेट दिलंय पण एवढे इश्यूज आहेत. आभा आभा कार्ड काढताना. म्हणजे लोकांना काय वाटतंय - की बाबा पैसे घेऊन आम्ही काढतोय. पण- पैसे घेतल्यानंतर पण मॅडम माही सेवेतन आम्हाला प्रिंट काढून आणून द्याला लागत ना? मूळ होत मग कस? ज्यांना पैसे द्यायचं नाही त्यांना मोबाईलवर आम्ही प्रिंट पाठवतोय. व्हॉट्सअपला. मग तुमचं तुम्ही काढून घ्या.
हो. पण आता तुम्ही कुठले देणार पैसे? ते पण बरोबरच आहे.
हां. बरोबरच आहे. आणि कसं आहे? अ - म्हणजे एक एक जण तयार होतात. आभा कार्डसाठी एक एक जण काय आज आभा कार्ड आलं. उद्या तुमचा आज्जा कार्ड येईल. परवा काकी कार्ड येईल. किती कार्ड काढायची? असे पण एक एक जण निगेटिव्ह पण आहेत.
भागात येणारा प्रॉब - आशाला ते अधिकाऱ्यांना नाही समजत ना?
हा विषय तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेमॅटिकच आहे की - बाबा त्या आशांनी नक्की करायचं काय? आभा कार्ड काढा. नशीब ते आधार कार्ड अगोदर निघालेत म्हणून. नाही तर ते आधार कार्ड पण काढा म्हटले असते.
हम्म. टार्गेट पूर्ण करा असं - हम्म. आणि अ सारखं - कार्डांच हे वेगवेगळ होतच राहतंय नाई? ई श्रम कार्ड-
हो ते पण तुमच्याकडेच येतंय?
म्हणजे ज्या मा म्हणजे माते गरोदर मातेचं मातृबंधनचा फॉर्म भरायला लागतोय.
त्याचं त्याचं ई-श्रम कार्ड कम्पल्सरी काढायचं. ते म्हणजे आम्ही नाही काढलं एवढे दिवस कारण आम्हाला ती प्रोसेसच येत नाही पण अ महा ई सेवेतनं आम्ही काढून आणाय लावतोय.
म्हणजे एका व्यक्ती मागे जसं की बाबा आता आधार कार्ड, पॅन कार्ड, ए टी एम कार्ड आधार कार्ड, गोल्डन कार्ड आता आणखी ई सेवा कार्ड. टोटल सहा हजार. आणि की त्यांचे एखादा जॉब असेल तर तिकलं वेगळंच कार्ड. म्हणजे त्या माणसाने किती कार्ड सांभाळायचे?
हां. आणि हे ज आम्ही भागात जर सांगायला गेलो तर ते समोरच्याला पटत नाही मॅडम. हा मोठा प्रॉब्लेम आहे. जे गरीब आहेत जे जास्त शिकलेलं नाहीत हां. ते हे आहे त्यामुळे जाऊ दे म्हणजे एवढं काय डीपमध्ये जाण्यात काय हे नाही पण कसं आहे अ जर पंचवीस निघले नाहीत तर ठीक आहे ना वीस वर समाधान मानलं पाहिजे.
ना हो तेवढं तर निघणं गरजेचं आहे ना? तेवढे दिवसभरात होतात का? कारण रेंज प्रॉब्लेम येतोय.
हो रे रेंज प्रॉब्लेम येतोय कुणाकुणाचा मोबाईलच घरी नसतोय. हां ली आधारला लिंक नसतोय.
लिंक आधारला लिंक आहे का नाही माहित नाही. आभा लिंक आहे ना हे माहित नाहीये. त्यांचे नंबर त्यांच्याकडे नसतात अ मोबाईल नंबर जो लिंक अस तर तो कोणाकडे तरी ती व्यक्ती आपल्यासमोर सगळे प्रॉब्लेमेटिकच येतात.
किंवा एखाद्या शिक्षकाला जेवढं रेकॉर्डे ठेवाय लावत नाहीत तेवढा आशाला रेकॉर्ड ठेवाय लागतंय. आता तसं बघायला गेलं तर एकवीस रजिस्टर आहेत आमचे.
भरपूर रजिस्टर केले त्यांनी प्रत्येक गोष्टीच रजिस्टर आहेच ते त्या आशांना पण आहे. ते ये म्हणा पण आहे काय विषयच नाही.
हम्म.
आणि ऍप पण तेवढेच झालेत अक्षरशा अस वाटतं कधी कधी माहितीय का. की नक्की आपण गव्हर्मेंट जॉब
आशा वर्कर करते.
मेडिकल लाईन म्हणून आशा वर्कर असली किंवा येणे म्हणजे लोकांची आरोग्य सेवा देण्यासाठी करतोय का ते ऑनलाईन फक्त भरण्यासाठी करतो हेच कळत नाही कधी कधी. डाटा ऑपरेटरच झालोय कदाचित आपण.
डाटा ऑपरेट होय होय तेच झालंय. बाकी काय सुद्धा नाही आणि कस आहे. अ प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांग समजावून सांगत बसण्यात लय हे होतंय. त्यामुळे जे असेल ते असेल सिस्टीम तर आपण बदलू शकत नाही. हम्म.
हो.
म्हणून शांत आहे.
हाछ कोणाला काहीच बोलता येत नाही. आमचं आहे बघ हे हे नेमचं.
एएनमच, मग मॅडम आता हे पावसाळ्यात आउटरीच कॅम्प वगैरे काय घ्यायचं. हम्म.
आउटरीच कॅम्प तर आमच्याकडे चालूच आहेत बऱ्यापैकी विषय असा आहे की माझा जो एरिया आहे तो तो सगळा पूरग्रस्त एरिया येतो त्यामुळे तर आम्हाला भरपूर मूर्तीच्या कॉनसेस लिहायलागते. क बाबा पावसाचे दिवस आहे हम्म, दोन हजार एकोणीस मध्ये तर जो बुडालेलाच एरिया आहे पूर्ण
बापरे तिथल्या एनसीना पहिला हलवलं पाहिजे.
हम्म गावाच म्हणजे श नदीच जाते गावाच्या पूर्ण म्हणजे एरियातून तसा विचार केला तर गावाची किनारपट्टी ही नदीच आहे.
हम्म हम, काय म्हणजे कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जाण बरं ठीक आहे परत बोलो आपण ओके.
हम्.